. हॅलो हॅलो.
काय करती?
आता यांना चहा देेती चहा पिण्यातला पराठे गेले दोघं आटका करून देती.
हा.
मग काम आवरले. धुन भांडे अजून
हा बाई मी पण भॅडेची भाजी केली.
हे लवकर उठत नाही ना.
हा, हम्म.
कितीही म्हणा रात्री बारा बारा वाजे वाजेस्तोवर झोपत नाही ते.
हा मग उठत नाही सकाळी.
एक पोरगी अकराला कम साडे अकराला झोपली आमची.
हा.
आणि आपल्याकडे काय काम आठलाच झोपत ते.
हा.
हा म मस्त आठला साडेआठला त्यांना झोपी येते आणि इकडे पाहतो मी अकरा अकरा वाजते त्यांना झोपच येतं नाही.
हां का?
इकडं गावाकड तेव्हाच झोपते.
हा आणि लौकर उठत्या तिकडे. भांडवीत
ते काय? हा का?
हा.
याचा आवाज ओपन होत नाही काय कोणु?
होत नाही ना त्याचा आवाज ओपन. आवाज कमी येतोय तुमचा. अं?
पोराचा आवाज येऊ राहिला त्याच्यात.
हा पोर
हम्म.
भांडणे करते ते.
हा.
जमत नाही त्यांचं एक मिनट. दोन आहे पण दहाच करत ते.
जेवण नसणं झालं तुझं आणखी?
नाही ना आता चहा बाई केली मी. चहा अ घेते आता. जेवण नाही केलं ते गेले. डबा केला, भांडे घासले मी.
हा.
पाणी आल्यावर पाणीबी भरलं.
हा.
हाव तुमच्या काय चालू आहे, उघडला पाऊस?
मन तोड बारीक झाला म्हणजे जास्त येत होतात कमी झालं.
हम्म.
हा.
आमचा काम चालू आहे काम बंद पडेल मग आता आज. पाऊस चालू आहे ना मग काय हा घराच काम चालू आहे ना आमचा.
हा नाही आज नाही चालणार कारण की आज पोसच लई चालू आहे.
अ रूमय सालाक टोकली टोकला वाटतं काल त्यांना काही कॉलम उभे केले.
हा.
जीना भरायचं होत आज आता पाऊसच चालूये.
नाही आज नाही बारला जात जिना म.
आज नाही भरले जाता.
आ हा पोउस चालूय ना आज.
हा ते सलाप-बिलाब ठोकण ते पण अं जीना नी भरले जात दुसरं काम चा निकलला सिमेंटचा आता पाऊस चालू म्हणजे काय?
हा पाऊस चालू आहे ना.
आम्ही म्हणलो का जाऊन द्या पाहिले करून घ्या ते नाही मानले ते म्हणे पाऊस आलेय पाऊस भेटतं म्हण पाणी भेटतं म्हण इथं इतकं पाणी कुडून आणायचा?
हा का?
ना आता पाऊस चालू ना एक एक दिवस चालल्यानं
हा.
कमुरकानाने नी आणि त्या घरात आहे ना राहिला पण सोयनीये
हा मग आ ते छोटं घर आहे ना गं.
केपा सारे अन ते घर पूर्ण गरात आहे.
हा का?
तरी पणी आम आम्ही ना आमची पत्रे टाकली त्याच्यावर.
हा मंग आता काय?
मागे पुढे पूर्ण पत्री टाकले आता त्यांची पत्री उघडू नाही दे देऊ शकत नाही आपण आणि त्याच्यावर टांगले पण तरी पण ते गळतच आहे बाई चौ अ चौबागला गळत अगदी मधून ही पडत पण चौ बाजू ना.
हा. हम्म.
काय कराव समजा माझा कॉर्ट वरती का गळतय आहे म्हणे हा.
नागत ते गळल्यावर काय सगळं खराब होत.
आता किती . खराबच होईल ना, आता पूर्ण पननी मारली त्यांनी. वरतून फेटाचा आजचा, काय माहित बाई? त्या कॉट वरच पननी टाकून दिली आता काय करणार बाई? त्या गादीवर पूर्ण वल्ली झाली म्हणी.
हां.
आता काय करू म्हणजे कुडू पुुढं लावू म्हणे.
हा का?
माझं सासुमाने डो
हा मग आता ते असं लावलंया जात नाय.
आता कोवम मी ला लावीन त अ पूर्ण धाराच लाव लावून दिली म्हणती.
हा हा.
आणि ते म्हणले म्हणत होते मला म मला म्हणले ते घर नकोस म्हण ते दुसऱ्याकडे घेऊ म्हण चांगलं घर घेऊ पण कुड बाई भेटन. हे हे कसं जवळच्या जवळ होता. मिस्तरी पाहिले जाते चहा पाणी करू झाऊ पिऊन
पाणी बीनी आलं मग भरतो माणूस
हा.
आणि ते चिंच होत्या ना आमच्या ते माने पडलो बाई गडलोच नाही तो. पण आता इतकं ताण उदया पड पडला होता ना बाई दोनदा तीनदा पडला होता पण एक थेम बं ग वनी वव
हां का?
आता एक तर पडतोय तो ते बाजू माझी काम केलं ना त्यांनी ते वनंड्या फोडल्या ना
हा हा हा.
म्हणून ब पाडतोय तो.
हा का हा त्या कल्याणीन ते आहे ना
कल्याणी नी त्यांचा त्यांनी मी ऐप उ उघडली का?
आ
त्यांचा नी कार्य ऐप?
नाही त्यानं नाही करल ती.
आं
त्यांचा दोघीचा आवाजं नाहीये.
नाहीये का?
नाही ना.
त्यांना गरज बी नाही आहे म्हणा.
हा.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
हाव त्यांना काय गरज आहे.
आणि त्या त्यांचा मंदा ताई त्यांचा हो.
त्यांचा करेल आहे ग पण त्यांना काही जमा ना त्याच्यातलं.
जमाने नी का?
हम्म, करायला त्यांना म त्यांला केलताना एक-एक, दोन-दोन वेळेस फोन केले.
पहिले टास्क नाय केले त्यांनी .
नाही पहिले नाही करेल.
हां.
समजा ती पहिल्यांदा दोन-दोन येल होते का आता वाच तरेले त्याच्यानंतर नाय केले.
कलेचं नाय का? आणि ये फोन फ्रेंड काय ते नी करेल असं .
हम्म.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
हम्
मग जायचा हम्म. हम्
फरची पीरची झाली पोसायची?
के
माल पूसायची ऐंकी
आं
फर्ची पुसायचीय आहे मला अजून.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
हा.
बॅग ती भरायची झालं.
हा.
पोरगी जाईन माझी साडे बारा, बारा.
हा.
या दोघंचे अंघोळी बाकी .
हम
काम करू करू पण जीव लागतो किती ही करा.
हा. कमीच पडत ते.
रोज तितकांच कामं आहे उटा स्वयंपाक करा, भाजी करा काय भाजी करू?
हा.
तोच तोच काम आहे.
येस सरं
बाई असं ओल्ल होतं गळत होतं.
हम्म.
पत्रे आमचे पण काही गळतेत वल्लं होतं म्हणलं.
गळतोय त्या?
हा थोडी गळती ना.
थोडी ते तुमच्या भाऊ इकडे ड्युटीला आहे का हो?
हाय एक आहे ना.
एक ड्युटी म्हणजे काय ड्युटी?
सुपरवायझर सुपरवायझर.
सुपरवायझर आहे का? कंपनी
हा.
आणि ते दुसरे भाऊ? हम्
दुसरं भाऊ जे सी पी चालविते कंपनीतच हे पण. हां.
म्हणजे पुण्यामध्ये जी सी बी चालवतय का?
नाही कंपनीतच आहे ना.
सोवता का?
नाही-नाही दुस ते कंपनीवाल्याचा आहे.
स्वतःचा नाहीये.
त्यांच मोठे-मोठे लेकरू वाटतं आ
हा दहावी दहावी बारवी होईले ना. हा. दहावी बारावी होईलेन पोराची.
काय रे हम्म.
काय करते बाई त्यांचा आहे मोठे आपली आहे लहान-लहान आहे काय करते मग.
हम्म.
त्यांची हाई मोठं लय आपल्या हाईन लहान-लहान हा. हां.
एक पोरगी वाटते बारवीला काय दहावीला होती. पण पोरगा नववीला बारवी झाली का?
नाही बारावी झाली हम्म. बारावी झाली नाही एकिचीे.
हा ते म्हण मला म्हणनं. तेची प्रॅक्टिकल मनी म्हणून आली नी म्हणती. . . .
पोरगा दहावीला आहे त्यांचा.
पोरगी आता पोरगा तर दहावीला ते अशे हे चालते.
हां.
जे जित पत पैशे आहे ना शाळेमध्ये टाकावे लागते क्लास इथला आहे.
हा.
पन्नास-पन्नास, साठ-साठ हजार रुपये डोनेशन आहे क्लासेसला. नववी, दहावी
हाव
बारवी
म्हणते काय कसं?
इतकं कामवून घेते ते शिक्षक लोकं इकडे.
हाव
ट्यूशनवालेत इतकं कमवून घेतं ना.
हा.
बाप बाप. चालेय अ सारान टेन्शन ट्युशनला दोन-दोन, तीन-तीन हजार रुपये महिना आहे.
हा का?
आपल्यासारख्यांनी दोनशे, तिनशे ज्यादा आहे दोन‌ हजार आणि तीन हजार म्हणते त्या.
अगं अंकिता पण यायलेन गावात?
हां.
हजार रुपया महिना मरवली आपल्या गावात पण.
हा आणि म्हणजे कोचिंग क्लासेस आहे ते.
हा.
आणि आई बापू काय करत्या त्यांना ना जमत नाही म्हणजे शि येयाचा दमत नाही त्या आ शाळेमधले काय आहे काय प्रोसिजर आहे म्हणजे ते काय करते तेच होमवर्क दते ट्युशन मध्ये सोडवत्या. तेच होमवर्क. शाळेमध्ये होमवर्क तिथे करायचा फक्त. आणि काहीतरी एक्स्ट्रा शिकवत असणं
हा.
असं ते म्हणत्या घरामध्ये करतच नी ते होमवर्क म्हणून टाकावा. हम्म. अम्म. झालात काम तुमच?